हॅलो
आली का बघ.
हॅलो येतोय का आवाज? हा येतोय.
हॅलो
हॅलो येतोय ना. मला आवाज येतोय तुम्हाला येतोय का?
येतता आदी आवाज नव्हता येत ना तुझा.
हा हा.
काय चाललं?
मम्मीला म्हटलं ताई नीले मनावर घेतलं आं. हॅलो.
हम्म हम्म.
हॅलो.
अगं म्हटलं स्वयंपाक वगैरे आवरला का आवाज ब्रेक होतोय का?
हा आवरलाय ना. आवरलय आहे ना.
. काय बनवलं स्पेशल?
काही नाही वरण भात पोळी हा हा वरणभात. बनवले आज पोळी. तुम्ही.
इकडे दादू आलाय ना आज हम्म त्यांनी पारस अगं दादू आलाय ना आज तर त्यांनी पार्सल आणलेले आज.
हा हा.
तो आज कंपनीतून इकडेच आला ना डायरेक्ट. मग, त्यांनी पार्सल घेऊन आलाय मग खिचडी भात. लावलाय मी फक्त. तेची या ते तिखट को दादूचा काय कम? पनी दादू चालू इव्हेंटचा चालू राहतं कंपनी जायचं यायचं. हेच चालू आहे सध्या त्याचं हम्म. तुला ते तिखटकुड यांची रे कसं बनवता माहित आहे का? म्हणजे याता आहे पण ना पदार्थ पदार तम बद्दल सांगायचं मंग ते काहीतर वेय वेगळं आहे ना. कटकुरडाय म्हणून म्हटलं तुला माहितय का?
नाही त्याचं नाही माहित मला. हम्म कस्तड वगैरे त्याच सांगू शकते.
कसलं
कस्टड. कस्टर्ड पूड नाही काय बनवतात. दुधापासून बनवता अ अर्ध लिटर दूध घ्यायचं. आणि कस्टर्ड पावडर आणायची त्यात तर मोठ्याले आपले जे चमचे असतना. ते तीन चमचे थोडंस वेगळं दूध काढून घ्यायचं त्याच्यात मिक्स करायचं. आणि अर्धा लिटर दूध गरम करत ठेवायचं ते गरम झालं का? फुल उकळी येऊन द्यायची त्याला मग ही कस्टर्ड पावडर जे मिक्स केलेली राहते आणि थोड्या दुधात हे कायच टाक खायची आणि हलवत राहायचं कंटिन्यू हलवायचं. ज जोपर्यंत पाच एक मिनिट होती नाही तोपर्यंत कंटिन्यू हलवायची. आणि मग ते झालं का साखर वगैरे टाकून घ्यायची त्याच्यावरती तिथंच. आपल्याला ज्या प्रमाणात गोड लागेल ना, त्याप्रमाणे टाकून घ्यायची हा हा ते हा ते झाले का मग तरवून घ्यायचं आणि गार होत ठेवायचं थोडसं गार झालं का म फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं. आणि चिकू अ चिकू परत अ केळी. ॲपल डाळिंब वगैरे क कट करून घ्यायचं डाळिंबाचे मनीराचेच ठेवायचे मग. ते त्याच्यात टाकायचे गार झालं का? आणि मग खायच छान होतं मग हम्म.
हम्म.
असं बवठा बाकीच्या आता भाज्यान वगैरे आपल्याला माहितीच असतं.
हा कॉमन भाज्या माहितच असतं तरी कॉमन भाज्यांमध्ये पण खूप बदल आहे बर का म्हणजे आता मी का आता कॉलवररती बोलणं होतं ना काही गोव्या साईडच्या यांच्याशी पण बोलणं होतं ना. आपली आपली इकडे भाजी करण्याची पद्धत आणि तिकडली खूप वेगळी वेगळी.
हा इकडची पण नाही, इकडची वेगळी आहे. आणि माझी तिकडची पण वेगळी आहे.
हो म्हणजे आपण म्हणतो कॉमन भाज्या सेमस बनवत पण तसं नाही आहे थोडस भरपूर चेंजेस राहतो.
खूप राहतो म्हणजे इकडं वेगळंच आणि तिकडं वेगळंच होऊन जात माझं तर.
तेच नंतर तुला इकड इकडे आल्यावर इकडच वेगळं वाटायला लागेल. तिकडली सवय झाल्यानंतर. कॉलवरती मी गोव्या साईडच्या भरपू पुूर लेडीज सोबत बोलणं होतं ना मग, रेसिपी म्हणजे पदार्थांवरती बोलायचंच आहे मग. त्यावरती बोललं की वेळ पण होऊन जातो. ना वेळ जातो तेवढं सांगतात प्रोसेस सांगता सांगत.
तर ती घडली खूप वेगळी पद्धत राहते भाज्या बनवायची हंम्म.
मी नाही आपण आपल्या इकडचेच घेतले कॉल.
नाही आता पहिले कस एवढे नव्हते ना आम्ही जग याची आहोत. ना तेवढच ग्रुप मधले मेंबर होते पहिले मग आता हा. प्रोजेक्ट मोठा आहे म्हणून मंग जास्त घेतलंय.
हा. हा.
मग तर मग आपलीकडलीच एवढे झाले का? मग जवळचे जवळच्यानाच कॉलमध्ये ये होऊन जातोय.
हम्म हा.
हम्म.
आणि हे हे कोणी सांगितलं हो तुम्हाला माहिती.
आ.
ही माहिती कोणी सांगितली होती कार्याची.
ते आम्ही एका ग्रुप मध्ये आहोत ना. म्हणजे त्याच नाव यावरती नाही सांगू शकत मी म्हणजे या कॉलवर ती नाही बोलू शकत असं.
हा ते आहे.
हम्म.
हम्म.
बाकी मळयात काय आहे यांच्या तिकडे मामीन त्यांचं.
त्यांच्यात टोमॅटो लावले आहे काकडी लावली आहे. आणि आता पुढच्या वावरात लावायच आहे टोमॅटो.
हम्म.
हा. बाकी हां दोन प्लॉट करायचे.
हमं. हमं.
घरापुढं राहिले लावायचं आणि आता लावायचं.
ते मार्केट राहतं का?
हा. मागच्या वेळेस टोमॅटोचे काहीच नाही झाले. काकडीचे इतके पैसे झाले होते क बस की
हा. हा.
बागेत लावलेलं होत्या ना.
हा.
हम्म निघायच काहीच चांगलं.
टेमॅटोला लावून किती दिवस झाले?
सहा सात दिवस झाले.
म्हणजे आत्ताच लावली मला असं वाटलं, आधी लावली एक दोन प्लॉट करायचे मी.
नाही आताच लागले.
हम्म. हम्म.
तुमच काय फक्त डाळिंबच आहे का?
हा डाळींबच हे नंतर ये बाकी राहता ना ग पिकं. द्राक्ष बाग तोडलाय आम्ही.
हा. हा.
बाकी आता सोयबीन पेरली आहे मका आहे
हा. हा.
नंतर राहात कांदेन हम्म कारण की आत्ता पाऊस झाला ना, आता पेरणी झाली त्या एवढे काही
हम्म, हम्म हम्म.
नंतर होतील काम चालू म्हणून रोप टाकले कांद्याचे रोप टाकले का?
हा ठेवा.
नंतर कांदे ते राहत ना, लाल कांदे उन्हाळ कांदे दोन्ही पण राहतय.
ते कांदाय चले अवघड ना किती हे करावं लागतं ना?
हम्म.
नू नळ कांती पण, सात वल राहत मग त्याचे. पण काम राहत टॅक्टर भरल्या तर दोन, तीन दिवस त्यात जातच मग.
आमच्या जरी भाग तोडला आहे ना मग. कांदे लावले होते इतके दमले त्या कांदयामध्ये आता.
ते तेच होऊन जातं उन्हाळं कांदे म्हंटले का लय थकाय राहत.
हम्म. परत आता ते भरायचे. तरी काय चाळ भरून. ठेवलेलं होत त्याच्यामुळे डायरेक्ट ट्रॅक्टर मध्ये हे केलं आता त्या ज्या रिंगा आहेत त्या खोलाव्या लागतील ना.
हम्म मग त्या त्याचं पण भरपूर काम राहतं ते साठ हवलेले राहत ना ते एकदा खोल का मग ते निवडायचे भरपूर खराब होऊन गेले राहते ना त्यात.
नाही आता खुले आहे ना, काहीच नाही खराब.
नाही अजून नाही, आता सुरुवातीला अजून नई. े दिवस नाही झालेय ना आता इथून पुढे ते गारवेणी पावसाच्या गारवनी आणि खराब व्हायला लागत्यात.
हम्म
त्यानंतर त्यां निवडायला भरपूर वेळ जातून, तर दोन साईड. करायचे सुकवायचे जे खराब हो ते भरपूर काम सुरु होऊन जाते, तळ्या फोडल्या का.
हा.
इकड मामिंदांची इकडे नाही राहत ना, उन्हाळ कांदे?
नाही नाही इकड नाही राहते
नाही माहिती
हम्म.
लाल कांद्यांच सोपं राहतं ना. ते म्हणजे काढले एकाला कि विकायला लागत ते नाही ठेवते.
हम्म हम्म. तिथं पण घ्याता जागीच घ्यायचे, पण मग भावलं कमी ना त्याव हजार रुप पैस मागायचे ना आता चोवीसशे रुपये गेली त्या दिवशी आता परत नेले बावीसशे.
मगन कांदीे ठेवतेय, तसल कांदेने ठेवता येत ना. ते तीन चार म्हणजे, महिन्या दीड महिन्यात संप वयल लागतं क लगेच य
हा, हम्म हम्म.
बाकी काय न?. मामींद सा आवडले आजी कुठे आहे ग इकडे का तिकडे?
नाही तिकडेच आहे.
हम्म.
येती परत जाते तिकडं.
हम्म त्यांना करमत नसेल एकटीला इकडे जाय
हा नाही करमत, पण इकड पण नाही तिकडेच राहते
हा हा.
हम्म हम्म. कृष्णा पण गेलेय का?
कुठे नाही नाही, कृष्णाने केलाय.
हम्म हम्म.
त्याच स्कूल चालुये, त्यामुळे मग तो न गेलाय.
हो हो.
दादू पण आला इकडे, म्हटलं एकूणच आहे सहावी.
सहावीला के.
वेदून तू एकाच स्कूल मध्ये आहे ना, त्याला पण तिकडे टाकलंय ना आता.
हो हो. चांगली आहे शाळा पण, ती
हम्म तेला म्हटलंय ये आज आम्ही पण हे. आपलं आहे ना जेवढी, इथून त्याला कंपनी पण जवळ आहे ना.
हा हा
हो
आता हे पाय किती दिवस?
दोन दिवस उद्या ये, संध्याकाळपर्यंत येऊन जाताय.
हो हो, होय.
पहिले आम्ही पण जायचो, पण आता नई. मग ते लेडीज म्हटला की मग लई वेळ जातो ना. त्यांच आवरत नाही पटकन म्हणून तस मा फक्त हो हो चालेल.
हम्म.